हॅलो
हॅलो हा हा बोला बोला काय चाललंय बाकी तब्येत पाणी बरीच ठेवायला लागेल आपलीच आपल्याला काय काळजी तुम्ही मग तब्येतीसाठी
तब्येतीसाठी काय डायट प्लॅन वगैरे असतो छान झोप झाली पाहिजे
हा झोप
अ शरीरासाठी काही काम पण झालं पाहिजे व्यायाम पण झाला पाहिजे अशा प्रकारे हो हो अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेतोच आपण तब्यतीची
आम्ही तेच करते मी पण उठून थोडंसं योगा वगैरे केलं का मग दिवसभराचे भरपूर आपले कामं असतात त्यात तब्येत पण सांभाळायची त्यात पण वेळ काढायचा.. ह ते येत नाही तुम्ही फॅमिली हो करते ना मी मी सकाळी उठून ना योगा करते हा योगा करते आणि संध्याकाळी मग जातो आम्ही वॉकिंगला आणि मग रात्री जेवणानंतर थोडस करतो मग हा हा मग तिथं तर थोडस थोडच ं जेवणानंतर थोडंसं शुगर आहे ना त्याच्यामुळे मग करतो थोडसं वॉकिंग जेवणानंतर चांगलं असंतं झोप पण व्यवस्थित येते त्याच्यामुळे म्हणून आता सगळ आम्ही करतोच म्हणजे एक वेळेस दिवसाने जमलं तर रात्री तर करतोच मग थोडंस म्हणजे तो वेळ असतो आपण फ्री कधी कधी म्हणजे बाहेर गेलेला वगैरे असलं तर राहून जात मग.
राहून जातो मग. हो हो. आपल्या वेळेनुसार आपण कसं गृहिणीमध्ये येतो त्याच्यामुळ जस जस वेळ मिळेल तशी तशी काळजी घ्यावी लागते आपल्याला. असं आणि डायट प्लॅन वगैरे पण करत असेल ना मग खा
डायट प्लॅन! म्हणजे मग मी काय करते, हो हो. तस घेते ना मी.
हो हो हो.
शुगर असल्यामुळे गोड अवॉडच करते. अगदी फक्त सणासुदी ला वगैरेच थोडंफार. खाल्लं तर बस मग नाही जास्त हा. ते थोडंफार चालतय पण त्याच्यामुळे मग काही हे नाही मग मी पण म्हणजे घेतेच मग तेवढ्या या्याच्यात करतेच प्रयत्न. आपलं घरातलं तेजे सांभाळून दोन नातवंड पण आहे मला आता. प्रोटीन मध्ये प्रोटीनमध्ये ना उसळी वगैरे चांगले असतात ना. हा उसळी. हा त्या पण आहे ना पण डेली नाही खायच. मोड आलेल्या. आपण भाजींमध्ये करून जर खाल्लं ना. मी तस आता कस आहे. सकाळी भाजी फलासून सध्याकाळी इसळचा प्रयत्नच करते का एखादी तरी उसळ किंवा डाळ त्यांच्यात जास्त प्रोटीन असतं ना. नॉनव्हेज वगैरे नाही खात का तुम्ही? हा. तर मग तुम्हाला हा नाही मग तुम्हाला हेच व्हेजिटेबल फ्रूट्स खायचे म्हणजे फ्रूट्स पण रोजे कधीतरी फ्रुट्स खाल्लं पाहिजे. कसं आपलं इम्युनिटी
इम्यनिटी चांगली राहते. त्याच्यातून कस विटॅमिन्स भेट ता. विटॅमिन ई वगैरे असं.
तेच ना. म त्याच्यामुळे तेवढी काळजी घेतेच. माझ्या संध्याकाळी. मग आम्ही सहसा जरी नॉन व्हेज खातो आठवड्यातून दोन खातो खूप जास्त पण नाही खात मग सकाळी कसं सकाळी तर व्हेजिटेबल्स वगैरे असतातच टिफिन वगैरे असतात. त्याच्यामुळे मग ते त्या निमित्ताने म्हणजे असं बसून जात मुलं
हो हो. अच्छा! आणि तुमच्याकडे लहान मुले वगैरे असतील ना मग? त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घेत?
नातवंड आहे मग. मा नाही मग त्यांचा पण व्यवस्थित झोप मग त्यांनाही सहसा सवय लावली की बाहेरच कमी खायच, आणि एक ते बरं झालं स्कूल्समध्ये ना त्यांनीच कंपल्सरी करून टाक
हो म्हणजे कस भाजी आणि पोळीच मागितली जाते असत दुसरं काही नको जंक फूड नको. तळलेले पदार्थ नको. बाहेरच तर बिलकुल नको असं. हो हो. म्हणजे कस मुलांसाठी पण ते कसं तिथून सूचना असतं. त्यांना ते पण ऐकत आणि आपल्याला पण सोपं जातं ते करायला.
हा तेच ना. मग मग घरी तिला मग आम्ही तसंच म्हणजे समजा आता एक नात आहे ती पाच आता पाच वर्षाची होईल साडेचार वर्षाची. मग तिला आधीच सांगतो तुला काही असं म्हणजे भेटलं तर कधी तर आम्ही महिन्यातून वगैरे देऊ.
हो
अ किं बा पंधरा दिवसातम वगैरे ठीक आहे तेवढं देऊ शकतो आपण पण तिला ते नाही मगं म्हणजे अस डेली तर नाही पण तुला मग भाजी पोळी पण आम्ही
जस जमेल तस हो माझा पण मुलगा आहे ना आता सहा वर्षाचा सिनियर के जी मधे जातो हो आणि त्याच पण अस की आता शाळा सुरू झाल्या ना मग शाळेत पहिल्या दिवसापासूनच सूचना मिळाल्या की ड टिफिन ला भाजी आणि पोळीच आणायचं बाहेरच अन्न खायचं नाही म मुलं कस आईवडिलांकडे हट्ट करता आणि तिथे गेल्या का बरोबर सगळ यता मग तो मावल्या सगतो मम्मी अगं असं सांगित मॅडमनी आम्हाला असं दे टिफिन मध्ये भाजी पोळी बनव मग भाज्यांमध्ये पण कस प्रोटीन पण गेलं पाहिजे मुलांना
ह हा आणि होऊन जाते त्यांना आवड म्हणजे निर्मळ होऊन जाते हा सवय लावली ना तर छान आवड त त्यांना हा आणि ते कधी कधी ती ना बाजरीची भाकरीच खायची नाही तर मग माझ्या मुलीनी तिला सांगितलं अग बाजरीची भाकरी खाल्ली की हाईट वाढते. आणि नेम त्या एक दिवशी म्हणलं आम्ही त्याच दिवशी तिला तिला खाऊ घातली आम्ही थोडस बोलून बोलून आणि गाडीतून कारमधून उतरताना तिच्या डोक्याला थोडं लागलं म्हटलं बघ तुजी हाईट वाढली हो ना तिला ते खरंच पडलंय मग
हो मग लहान मुलांचं कसं असतं काही गोष्टी हो काही गोष्टी असं बोलून वगैरे त्यांना पटेला पटलं ना मग ते ऐकता पण असं
हो ऐकतात ना ते थोडंसं सांगून थोडंसं ऐकून आता आमच्या समोर तिचीच मैत्रीणीण खात नव्हती अजिबात म्हणजे जेवायला पण जमायचं नाही खायची नाही मग हे काय करायचे चलती या तू जेवायला आमच्याचकडे सुटी होती ना मग दोघी छान जेवायच्या ती इकडे आली तर ती पण इकडे छान खाते ही तिकडे गेली की तो मग एक मग प्रश्नच सुटला आहे ना आ आता कसे सिंगल चाइल्ड आहेत ना त्याच्यामुळे तो प्रश्नन आहेच. आणि एक नातू आठ आठ महिन्याचाच आहे तो पण त्यालाही मग घरी बनवलेलं ते बाहेरच नाही घरीच मी सेरेलॅकवगैरे बनवून ठेवते सकाळी सेरेलॅक बाई एक वेळेस फ्रूटच म्हणजे ते काय करायचं तांदूळ आ एक वाटी तादुंळ घेतली का साधारण म्हणजे त्याप्रमाणे आता दोन, तीन चमचे मसूर ही डाळ दोन, तीन चमचे मुगाची डाळ टाकायची आणि त्यात है ना मग मखाने साधारण आपली छोटी वाटी असते ना हा त्याच्यात मखण ते ते पण मग डाळ तांदूळ आहेत आ हे सगळं धुवून सावलीतच सुकवायचं सुपात पसरून द्यायचं हा आणि मखाणे अ काजू, बदाम साधारण वीस वीस वगैरे घ्यायचे आणि मकाने वाटीभर काप आणि ते ना ते पण रोस्ट साईडला रोस्ट करून घ्यायचे आणि हे तांदूळ आणि डाळ सुकली की ते पण छान लालसं रोस्ट करायचे.
अच्छा अच्छा हो हो मग ते कसं बाहेरचं कस पॅकिंग असतं शेवटी मग घरच कसं छान बनतं आणि बाळपण खात. हो नाही बरोबर आहे आपल्याला माहित पण नसतं याच्यामध्ये काय वापरलंय काय नाही असं आणि कसं लहान बाळ असतं बाळाच्या आरोग्यासाठी ते चांगलं नाही ना.
चांगलं नाहीच आहे म्हणून मग मी आपल्या समोर होत ते बरं आहे मग मी तर तेच करून ठेवतेय. आणि मग ते दोघं एकत्र करत हा मधून मधून नागलीची किंवा मिक्स डाळीची भाजी केली का ते आपण ज्या भाज्या डाळी शिजवल्या का त्या पण मॅश करून खाऊ घालतो आम्ही. उसळी हा मग थोडस मॅश करून तो आता आठच महिन्याच आहे. ही मोठी नाात तर माझी छान आमच जेवण जेवते ती ती ऍक्च्युली ती सेरेल नाहीच खाल्ला आवडलं नाही ना तिला तिला सुरुवातीपासून भाजी पोळीच दिली तिला.
अच्छा अच्छा अच्छा हो का बाकी काय मग कुटुंबाच्या पण आरोग्याची जबाबदारी असते त्यांच्यासाठी पण काही गोष्टी सगळ्यांचंच बघावं लागतं.
हो तेच ना माणसांचं आता त्यांना हा ब्लॉकेज हे झालेलं आहे अनजिओ प्लास्टिक त्यांच वेग म्हणजे थोडस सगळ्यांचं सांभाळून असं करायचं शॉर्टकट मध्ये हा उसळी वगैरे उसळी संध्याकाळ
काळजी घ्याय
हा तेच ना आणि ते त्या ते पण आपल्याला एक समाधान असतं की आपण सगळ्यांची काळजी घेऊन हेल्थ व्यवस्थित ठेवतो आपली यची त्याच्याबरोबर सुरुवातच तुम्ही तर तुम्हाला अजून तर वेळ आमच्या वेळे थोडंसं हे होतं आता तुम्हाला छान वेळ तुम्ही आत्तापासून मेंटेन केलं
हो नाही तेे कस असतं आरोग्य म्हणजे जे त्या वयात गेल्यावर सांभाळयचं असतं असं. नसत आतापाण थोडी तर मग ते त्या वेळेला सोप जातं.
हा आता आमच्या वेळेस क नाही बघू होईल तेव्हा मग ते आता त्रास होतोय आता करतो आम्ही पण मग त्या काळात आमच कस मेंटलीटी ते एवढं आपलं नॉलेज नव्हतं आमच्या वेळेस कसं हे आता मीडिया मु बघऱ्यापैकी काही गोष्टी करताात एकमेकांना शेअर करत तायत हो तेच ना त्याच्यामुळे मग हे करायचंच.
त्या तुमच्याकडे बघून काही गोष्टींची प्रेरणा मिळते माहिती मिळते नाही यांच्या वयात जाऊपर्यंत आ पण कस आणि आता आमच्या वेळेला हे सर्व झालंय पण खाण पिण सर्व ह र खाक नाही ख त्यामुळेतीत जास्त दिवसा ए तरी प्रोटीन खाल्लं पाहिजे असं
हो नाही तेच उसळी वगैरे आता आमच्या घरात कसं मा मिस्टर डेली त्यांना उसळ लागतं मी काही डेली घेत नाही कारण मला बर भीती वाटते. तर युरिक सिड वाढलं तर मला गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहेणार म्हणून मग मी तेवढं हे करून हां मग मी दुसरं काही पण पोळी वगैरे असं किंवा हा फू- फुटाणे शेंगदाणे वगैरे असं ह अशी काळजी घ्यायची हो. मुंग्यांची पणं चांगली हां म्हणजे ते पणं मोड आंणून
हम्मं अच्छा
हम्मं कांहीं नाहीं अशीचं काळंजी घ्यांयची थोडी आंत आनतापासूंन तुंमची आंता आपलं दहा मिनिटं होतं आले आपले चार सेकंद बाकी चालेल वाटलं की करं कॉल
हो हो हो चालेलं चालेलं